हॅलो? येतोय. हॅलो? आवाज येतोय काय माझा? हॅलो? आवाज येतोय माझा? हॅलो?
ह
हा बोल की.? काय? हा आवाज येतय की बोल. आवाज येतोय काय? रेंज मध्ये य. रेंज मध्ये आवाज बे- म मध्येच हा बफर होतेय. हो आता क्लिअर आहे, माझी वॉइस क्लिअर आहे? हॅलो?
हो, आहे. काय करताय?
हा, बोल की, काय म्हणतीस? काय नाही बघ, तुझ काय चाललंय?
काय नाही निवांत, कॉलेज वगैरे तेच तुमला म्हटलं डेली रोटेशन बद्दल, जरा दैनंदिन जीवनबद्दल बोलूया, म्हणून कॉल केलेला. काय करमना झाले काय र धावपळ जायच, कॉलेज ला यायच, स्टडी- झाल रोज तेच चालू आहे ना,
तू ट्रीपला पण गेलेलीस, म त्यांना का रुटीन मध्ये चेंज झाला नाही का तुझ्या?
झालाय पण ती ट्रीप थोडी म्हणजे जास्त म्हणजे काही नियोजन झालेलं नाही आहे किंवा काही झालं नाही, एकदमच ठरली ना अचानक. आणि फॅमिली सोबत. आणि ते पण धार्मिकेला म्हणजे धार धार्मिक प्लेस ला आम्ही गेलेलो ना- तिथे एवढा एन्जॉय झालं नाही. कारण पावसाचे दिवस होते आणि जास्त- जास्त फिरायला पण मिळालं नाही कारण आम्हाला ज्या ज्या ठिकाणी भेट द्यायचं होतं त्या त्या आम्ही प्लेसला गेलो पण नाही म्हणून सो मुड काय- अजून आहे तसाच आहे.
बर असा वे मग त जर - का-य आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून असं काय आहे रो जच जीवन तुझ कसं जगतेस?
सकाळी साडेसहाला उठायचं- त्यानंतर एक्झरसाइज- पहिले एक दोन तीन दिवस केलो की रुटीन मध्ये चांगलं असते मेडिटेशन वगैरे होतय चांगलं वाट- ते म्हणून मी एक दोन- तीन दिवस- केलो त्यानंतर- टाईम च भेटे ना म्हणजे बस वगैरे मिळेना ना- त मला थोडं लांब जायल लागतंय- सात आठ किलोमीटर कॉलेज ला- हो पण डोळेच उघडत नाही ते एक प्रॉब्लेम आहे कारण संध्याकाळपर्यंत पूर्ण दमून जातो सांगतो तर ऐक-
संध्याकाळी लवकर झोपायचं बर तू सांग मग मी बोलते-
ओके काही नाही प्रॉब्लेम आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगा लागलाय काही वाटत नाही पण नाही बघा सकाळी लवकर उठायचं- नंतर मग कॉलेजला जायचं सात- ते अकरा कॉलेज असते कॉलेज झाल्यानंतर अकरा ते पाच किंवा अकरा ते चार- काय असेल ते लायब्ररीमध्ये- कॉलेजच्याच तिथून घरी यायचं घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे व्हाय याय व्हायचं साडेपाच वाजतात- मग तिथून सहा वाजेपर्यंत- चहा वगैरे मग तिथून स्टडी- एक दोन तास सात- ते आठ आठ ला जेव- तो नऊला थोडं वॉकिंग ठेवतो- झाल नऊला झोपले तर परत- तेच रूटीन असते ग झोप म्हणजे पूर्ण होत नाही थोड कधी कधी मोल बघतो ना आणि अस म्हणतात की मोलचे पण दुष्पिणाम आहेत डोळे खराब होतात - प्र म्हणजे- मोबाईलचा प्रकाश डोळ्यावर पडतो- असे सांगितले पप्पानी मग त्यामुळे मोबाईल पण थोडा हा मग थोडा कमी युज करतोय मग काय एंटरटेनमेंट साठी काय राहिलेच नाही ना कुणाशी बोलायचं ना काय नाही संडेला सुट्ट सुट्टी असते ती सुट्टी ती पण उठूस पर्यंत अकरा वाजताात अकरा बारा वाजताात आवरूस पर्यंत डायरेक्ट जेवणच म्हणजे सगळं आंघोळ वगैरे हा सगळा आवरूस पर्यंत परत बाहेर ऊन अस असेल तर झोपायच पाऊस असेल तरी पण झोपायचं काय आता त्याहीच नाही पूर्ण तो दिवस असं बोलतात की म्हणजे सुट्टी सुट्टी म्हंटल्यानंतर आरामचा दिवस असं बोलतात ना
हम्म हम्म.
मग तू सुट्टीतच जातोय मग काही करम न झालंय म्हणजे डेलीमध्ये असं बोल आणि मला म्हणजे माझी बहीण जॉबला आहे ना ती तर बोलते हे तुझं रुटीनथड चांगलं तर आहे तुला म्हणजे मित्रांशी थोडं बोलतात येतये लायब्ररीमध्ये तू एक दोन तास टाइम म्हणजे ठेवू पण शकता टाइम स्पेंड करू पण शकतास म्हणजे ब्रेक देखील तू घेऊ शकतास आता आपण जस जेवणासाठी घेतो ब्रेक अकरा ते पाच मध्ये एकला ब्रेक घेतो तस घेऊ तर शकतास तर जॉबमध्येध्ये असं नसतं नऊला गेले की टायमिंग त्यांच काय असेल ते पार्ट टाइम जॉब जास्त करून मिळत नाही बोलते तू आताची जीकेश म्हणजे शिक्षणाची लाईफ तुझी जगून घे असं वगैरे मला सांगते
बरोबरच आहे की.
हम्म नंतर मोठे जस जस आपण मोठे होतो ना तस तसे आपली म्हणजे हा. तस तस धावपळीच हा धावपळीचं जीवन चालू होतं परत म आपण डिसि प्लिन पण होतो म्हणजे आपल्यावर जबाबदारी पडते एखादं काम आपल्या अंगावर असते की तू हे चालव किंवा हे भयानंद तर तू हे चांगलं काय तरे स्वतःच्या पायावर उभं रा असं बोलतात बरोबर ना ज काही लोक आपल्याला अस म्हणतात की, अ शिकून काय करणार आहे मुलगी तर आहे लग्नच करायचं नवरराात च घरी धुं वाटीच धुवाय असं कोण बोलतात
हा
हा तर मग दोन्ही पैकी काय हाय नेमकं टायमंटला
म्हणजे हे हि विचारधारा आहे ना लोकांची ती नाही आहे योग्य आणि आपल्या आपल्याला पण एवढं मनावत लावून घ्यायचं नाही तुला तुझ तू काम तू व्यवस्थित करत जा म्हणजे मला तुझ रुटीन कळालं नेमकं तुझं कसं आहे शेड्यूल पण विषय काय हाय तुला सांगू काय? जे तू दोन तीन दिवस फक्त मेडिटेशन -योगा केलीस त्याला जरा डिसिप्लन ठेव नियमित णा ठेव नियमितपणा -आणण्यासाठी एखादी गोष्ट निदान व तु करा ला त्या
मला अनेक विचारायचंय की खरंच मेडिकेशन मध्ये किंवा एक्सरसाइज मुळ खरंच, आपण म्हणजे चिडचिडपणा कमी होत आपला, - आपण खरंच म्हणजे शांत होतो खरेच त्याचे काय- काय फायदे असू शकतात
मेडिटेशनचे तुला सांगते मी काय काय फायदे असू शकतात ते आपली आपण ओव्हरथिंक करतोय मेडिटेशन केल्यामुळे ओव्हथिंकिंग फार कमी होतय आपण निगेटिव्ह विचार जे करतोय ते फार कमी प्रमाण होतय त्याच आणि तुला लाईफमध्ये म्हणजे तुझ्या आयुष्यात क्लियारिटी येत्या म्हणजे तुला काय करायचंय ते क आणि तू आता बघ ना म्हणजे तू प्रेझेंट मुमेंट मध्ये राहतेस म्हणजे आता आपण कसं असत असंच बसलो असलो तर आपण जातोय आपल्या पास्ट मध्ये हे असं झालं असतं तस झालं नको मग हे कास झालं मा असं झालं असत त्रास झाला असत याअस‌ आपण विचार करतोय मग त्यानंतर आपण जाते भविष्यकाळात हे असं होईल काय तसं होईल काय पण तू जगत नाही आहेस ना तुझा प्रेझेंट मुमेंट ऍट द एंडला तू कुठं आहेस म्हणजे आता तू कुठल्या तरी झाडा खाली बसले असेल तर तिथला गारवा एन्जॉय कर तिथली गार हवा एन्जॉय कर हे शिकवते मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन काय शिकवते कि तू प्रत्येक म्हणजे आहे त्या मुमेंट मध्ये जगणं आनंद घेणं त्यावेेळे कारण तो छान गेला की परत आयुषत तो छान ति व आपल्या आयु्यात येत नाही हे तुला पण माहिित आहे मग पास्ट आपल्या हातात नाहीे आणि भविष्य पण आपल्या हातात नाहीये आपल्या हातात फक्त तर आपला आता प्रेझेंट कायय वर्तमान काळ आहे त्यामध्ये आपण तो जगून घेऊया
हो अगदी बरोबर तुम्ही म्हटला तस
आणि योगाच पण काय काय फायदेेत नम काय योगा केल्यामुळे तुझी शरीवृष्टी चांगली राहते जे काय तू अरबट चरबट बाहेरच खातेस ना ते फार म्हणजे आपल्या बॉडीला च नस योगामुळे आपला शरीर चांगलं असल्यामुळे मेंदू मेंदूला पण रक्त प्र्रवाह मण चांगला पोचतो त
हो अगदी बरोबर आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण बोलतो की म्हणजे धावपळीच आहे काय करत नाही तर आपण आपल्याकडे टाईम असतो आपण व्य नाही तुम्ही म्हट ल पाच वाजता उठलो तरी कारदातस माझं थोडा योग वगैरे होतो एकस्
मग योगा तू एक काम कर मेडिटेशन सकाळी कर आणि योगा संध्याकाळी ठे योगाची बेस् संध्याकाळी ठेव आणि मेडिटेशन सकाळी ठेव असं कर म्हणजे तुझ टाइम तुला माहती आहे आणि तू त्याला संतुलित करू शकतेस त्यामुळे मला असं वाटतंय दैंदि आप लाई ज आहे त त्या डे जरा व्यवस्थित पार् काही लक्ष दे की तुझ वेळ कुठे जातोय नेमकं तू काय करायला पाहिजेस मोबाईल स्क्रोल करताना तू किती तास स्क्रोलिंग मध्येच घालवतेस कारण आपण जरा नुसत रीलस बघायला बसलो की एक त हे आपल्यालाही कळत नाही त्यांनी त्या मोबाईलचे तोटे पण आहेत की म्हणजे तर तू ज्या वेळेस जेवढी रीलस बघतीस ना ते एकाग्र क्षमता फार प्रमाणात कमी होत्या फार म्हणजे तू नुसतं ढकललीस की तुझ्या मेंदूला काय कळायच्या आधीच तू दुसरं नेक्स्ट कंटेंट घेततीस ते ढकललीस की तुझ्या पुढच्या अरे तू विचार तरी करायला वेळ दे ना तुझ्या मेंदूला कि त्याला नेमकं काय बघायचंय काय घ्यायचंय हा पण विषय आहे त्यामुळे त्या त्याचा तोटा काय आहेत एकाग्रच्या मुता त्याची फार कमी होत्या लक्षात ठेव
माझी सिस्टर पण बोलत होती की. हा माझी सिस्टर पण तेच बोलत होती की तू खे म्हणजे मोबाईल घेतील बरोबर आहे पण तू गेम देखील खेळू शक तेज गेम पण जेणे करून तुझ्या बुद्धिला चलना मिळेल जसी ते बुद्धिबळ वगैरे असे खेळ खेळ म्हणजे तुला असं आपण विचारात पडू की ह्याच्यानंतर काय? मी त्यामुळे आपल्याला कळतं ना की हा. ब बाह्याची चाल हे लक्षात राहण्यास मदत होते. प्रन आपला मेंदू तल्लग्न होत. तो विचार करण्याची क्षमता वाढत. त्या बुद्धीवर खेळामुळे आपल्याला लोकांना देखील कसा म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्यावर काय रियाक्ट करतो त्याच्यावर म्हणजे काय बोलतो त्याच्यावर रिअक्ट देखील आपल्याला व्यवस्थितरित्या करता येते. अगदी बरोबर म्हणजे. तुम्ही जसं सांगितलं ना दैनंदिन जीवनात मी तसच ठेवेन म्हणजे आज पासून माझं रोटीन हे असेल.
आणि सगळ्या तर म तुला म सांगायचं राहिलं थांबे म्हणत एक्सरसाईज कर सगळ्यात महत्वाच तुझा आहार पण व्यवस संतुलीत ठेव तू जस रुटीन लावतो म्हण मेडिटेशन च योगाच तसं आहार पण व्यवस्थित असायला हवा. आहारामध्ये पण फळे अ पाण्याचं प्रमाण भरपूर ठेव.
हो हो अगदी म्हणजे आहार तनी विहार दोन्ही पण असणं हा आणि विचार हे तिन्ही पण आपल्याला असणं इम्पॉर्टंट आहे ना हा. तर मी तिने पण म्हणजे लक्षात ठेवीन. एजरसाईज वगैरे व्यवस्थित. करीन आहेत. तेच रुटीन मी व्यायाम साठी म्हणजे एक्सरसाइज साठी आणि योगासाठीठी डबल टायमिंग देईन तुम्हाला छान म्हणजे सांगितला माझ्या दैनंदिन जीवनाबद्दल थोड एक्सप्लेन केला त्याबद्दल थँंक्यू.
थँंक यू चल आणि काय वाटलं तर कॉल कर मग ठेवू बाय. हा म.